हम्म.
कशाला यावर केलीस. हॅलो. हॅलो.
ए मी केला हो ते माझं झालं चालू हॅलो.
हा.
काय झालं?
माझं चान्स सपलं की.
आं-
मागं चान्स संपलं की
हॅलो
साधा करणार होतो, बोलणार नव्हतो यावर.
हम्म. माझं सपलं तच रे. हम्म बोल की मग काय होते दहा मिनटांन.
मग झोप याय लागलीया झोपायचं.
हम्म.
उ शीलग होते.
हम् मला ब हॉस्पिटलमध्ये बोलवलय नऊ वाजता.
तं नाही पावले मलाजय स काळ.
मलाबी जायचंच आहे. आताच कॉल दाखव. कॉल आहे काय त्यात जनरेटर पोर्टरमध्ये.
अधी जा.
हं.
कधीचा कॉल? हॅलो. ऐकू येतय नव हीला. हॅलो हॅलो तुझा आवाज ये ना रेंज नाही.
हॅलो
हा फुल रेंज नाही ग.
आहे की.
मग तुझा आवाज का येईना मला ऐक
मला काय माहित काय जनरेट रिपोर्ट मध्ये आता ह्याच्या आधीचा कॉल दाखवतो.
काही दाखवत नाहीये मला.
सकाळी उठलास कने निवांत बघ हे झालास की दोन तीन वेळा रिफ्रेश कर.
हा आत्ता पाच सहा वेळा केेल.
रिसेंट मधन घालव.
आत्ता पाच-सहा वेळा केलंय तसं
मला उद्या स्क्रीनशॉट पाठव काय आलं बघू
काही येत नाही झेरू येतय.
माझ्यात पण आता झिरोज दाखवालाय माझ्यात आता मग ह्या ज्या या आधीचा कॉल पण दाखव ना.
त्यात माझ्या हेच्यांत खाली दोन कॉल दाखवत्यात. फक्त त्याच्या पुढे इफेक्ट ते कॉल, पेमेंट, डुरेशन आणि काय काय सगळ ते ब्लँक आहे. सगळीकडे
काल
हा आकाकड जायचं. सगळ ब्लॅक आहे फक्त तुझा नंबर येतोय बाकी काही येत नाही.
बर
हा.
वयतागू नकोस एवढं.
सांगाय लागलोय काय. उठतच नाही आणि
हम्म
केलोय म्हणताना नाही रिसेंट बंद झालय रिफ्रेश करा केलोय की नाही रिसेंट मधन घालव रिसेंट रिसेंट मधन घालो रिफ्रेश कर. अग केलोय ग नाही नाही रिसेंट मध्येे घालव रिफ्रेश कर चार-पाच वेळा केलोय आग केलोय ग नाही तू
अरे मी लय वेळा केलतं.
तेच
मी लय वेळा केलतं मग माझं दाखवलेलं
मी पण केलयंच
हम् तु नुसता चिड
मी पण केलंयच पण मला दाखवना झालंय
हम्म
मला आधीच हि कॉल आला पण दोन दिवसा मागं बोललेलं आज दाखवालाय
हम्म
अ ह काय करतंय थोबाडंच फोडीन दात घालीन घशात
ए हे आता काय म्हटलं मी
रोज
हम् सॉरी ते मग आता तुला हे फोन दोन दिवसांनी दिसतील रे
आत्ता तर त्याला काय दाखवाना तिथं
मग त्याच्यात इफेक्टिव्ह स्पीच दाखवालाय का त्यात
कायच दाखवत नाही. मागचे दाखवाय लागलेत आताच काय दाखवणा.
मागच्या ह्याच्यातच सांगायलोय.
मागच्या ह्याचं दाखवते.
इफेक्टिव्ह स्पिच दाखवालंय.
होय.
हम्म बर
हम्म
किती मिनिटं झाली.
बघ तुझं तूच
पाच मिनटं झाला. तु हितं हो न कस काय रे उगंच मी लागतोय का बघायसाठी लावलेला फोन यावरनं चार चान्स झाल्यात. म दहा मिनटानं काय होणार हाय असं.
काय उनादलंय काय कळ
हम् काय होत नाही दहा मिनटा
हम्म
असंच होतंय मला कळालं का तु वेळानं आल्यावर
काय होतंय.
तुला कसं आता व्हायलाय तसं चिडचिड
चिडचिडचा संबंध नाय झोप आली.
मला पण सोपत असते किंवा
झो कायज कुठे तात ठेवते बोला
पण मला तो आल्याशिवाय झोपायच नसते ना.
फोन करून बोल तर म्हणून मग बसत नाही. झोपाल्या जोपद मंत्री गला
ल बोलालेस.
वलबल
तुधन
म तटक ठेवत नाही बोलेच बोलेच खरंच चढायला,
मी कुठं ताटकळत ठेवलोय तुला,
सांगा लागले गं,
काय? काय? तुज आवाज येत नाही बाबा काय अवघड
मी ठेवलोय का तुला ताटकलत? रेज मध्येच आहे मी,
रेंज आवाज येत नाही?
हॅलो!
हम्म.
हॅलो!
बोल.
मी तेेवलोय होय तुला ताटकळत?
नाही बाई बोल सुरू कर,
हम्म होय म्हणशील.
तु‌ बोल!
हम्म.
मला पण जायचंय उद्या कामावर मावल असतयं.
जा मगं.
जाणारच आहे की मगं,
हा.
मगं काय. नाका दोन पाय तुझा,
काय?
एवढा जीवाला वयतगलास?
मला झोप आली.
कधी येत नाही? गावाला बसल्याबरोबर येत नाही. दोन दोन वाजेपर्यंत,
माणूस आहे झोप येणाराच.
नाही गावात बसल्यावर दोन दोन वाजेपर्यंत बर येत नाही झोप?
दोन दोन वाजेपर्यंत मी बसतच नाही गावात.
एक वाजू तर बसत होतास की?
एक वाजेपर्यंत पण बसत नाय.
हम्म बसतोयस.
एवढ बारा वाजता.
हम्म ती पण वाजवायचं नाय आता
दोन आणि तीन वाजेयपर्यंत काढून काय वाऱ्यावर सोडलया का मला
हम्म एक एक वाजता आलायस किती वेळा काय तू मला सांगू नकोस
हा
हम् एक वाजता यालाईस आणि मला फोन केलायस
बर
हम्म साडे दहाच्या टोक्याला घरातच पाहिजे तू आता
बर
हम्म बर सकाळ उठव मला तुझ्या आधी मी उठतेय सोड तरीपण तरी पण मला नव वाजता फोन पावणे नऊ वाजता
नाय नाय तेव्हा होत नाय फोन करायच कंपनीत पोहोचल्या नंतर फोन करा मीच उठतोय साडे आठला तला पाहुणे नऊला फोन कधी लाव माझंच आवरूस पर्यंत नऊ मलाच वाजतेत टिक तुला फोन लावून का माझं आवरू
बॅलन्स किती वाजता मारू मला कळना झालंय
कंपनीत गेल्यानंतर मग फोन लावनार
हम्म
माझं मला आवरायचं होत नाय टायमात
हम् दहा मिनिटं झालं कट करू काय
कर
साधा कॉल कर जरा दोन मिनिट
हा करतो